हॅलो नाही ना तिकडच्या घरला गेलेत म्हण.
का
नाही नाही जरा बाहेर आलतो ते हे करायला साडीचं ते हे करायचं होत ग
फॉल लावायच त पिक फॉल करायच म्हण गेलतो त्यांना आहेत नाऊ घरात कुठे गेल्यात
हा हा मता काय कर्नाारस
काय करू आता बसायचं त्यानी नंतर येतील थोड्या वेळला तिकडच्या घरला गेलीत की लवकर येत नाहीत का त्याने शोवून देणार आहे का
हम्म हम्म
हम्म
हो ड्रामा बघतेस काय
कसला ड्रामा बघतय की बघतय की तू बघतेस मी बघ हा कुठलं कुठलं बघितलं असतू
हम्म तो किमती यंगचा ब गीतलाय तिचं नाव वाटत बणा मला हा आणि तो युट्यूब ला आपण कुठला बघत होतो
ए ऑटो बला ते का हिडणलाव बघत होत पण ते काय पुढच येत नाही ना
हा तो एक बघितलंला आणि वाय कि बघितल्याला हो ऐ क की गेस्ट हाऊस असते व त
हा हा
हम्म
आणि कुठला कुठला चांगलाय की ड्रामा बघायला
आणि बघायला पाहिजे तू हिडन लव्ह चांगला आहे
कडन चांगलाय पण तो आपला कुठं नेटफ्लिक्स शिवाय दुसरीकडे कुठे दिसत नाही
हम्म
मी बघ आता परंत कुठलं उठलं बघितलंत माहितय अ जेनझी बघितला आहे तो पण छान आहे
हा
परत माय डीमॉन बघितली
एपिसोड बघितला आणि पुढच बघा ना ते ते दोन तीन एपिसोड बघितल्या मुलगीच अस ना त्या
हा म हा आणि आणि कुठला आहे सांगू आपला ह्याचा एकय बघ हम् कुठला ते जेनस एक चांगला ह परत माय डेस्क मेड चांगला आहे
हम्म
तो पण छान आहे परत मी आणि कुठला बघितला आहे माय गर्लफ्रेंड इज एलियन
हा माय ग गर्लफ्रेंड तू
हा तो पण छान आहे मायडमन पण छान आहे.
हा आणि तो एक असतो बघ हेजा. हो ओल असतोय बघ तो.
कुठला ग.
ऍड येतीया बघ ती
आणि लव टूप झिरो पॉईंट कुठला तर आहे की तो
हम्म.
तो पण छान हाय.
त्या ऍप मध्ये लागतोय बघ.
याला एम एक्स प्लेयर ला
नाही नाही अम् कुठलं ऍप ते रील ॲप म्हणून हाय,
कुठलं?
अे बघितल्याला मी.
हा
त्याच्यावर ड्रामा उभारेत
हा हा हा
हम्म
मी पण लय बघितल्यात
बघितलंय खर आत आठवत नाही.
होय तो अजूनही काय आहे बघ ओनली फॉर लव्ह तो पण मस्त आहे बघ.
हम्म
ती असते रिपोर्टर म्हणून असते ती आणि तो जो मेन आहे तो असतोय बिझनेस मॅन मग त्याच्यावर तिला बातमी कराय सांगितलेली अस्तिया.
हम्म
हम्म.
आणिवती मुलगी का
कुठला?
ती मुलगी अं द्राक्षांची शेती असते बघ तीची
ते काही एवढं बघय नाही ग.
हम्म उस्तहाा आहे तो कोण
गोवा हेड तो पण छान आहे बघ.
हम्
गोवा हेड.
हा गोवा हे पण मस्त आहे.
ते पण तिघ भाऊ बहीण असतात ते दोन भाऊ आणि एक बहीण असते त्यांची तो पण मस्त आहे ड्रामा.
होय.
मला तो हे एक बघायचा हाय माय स्ट्रेथ हिरो. पण तो कुठे येतच नाय
प्ले सर हला सर मी एम एक्स प्लेअरला.
नाही नाही येत नाही एम एक्स प्लेयरला पण येत नाही. आणि अजून एक मी एक ऍप घेतले त्याला पण येत नाही.
टेलिग्राम ला असंल.
बघ बघाया पाहिजे, टेलिग्रामला कोणती लिंक आहे तुझ्याकडं? कोणत्या चॅनलला असंल अशी.
ते ह ज चॅनेल रेक्सी बोट म्हणून चॅनेल आहे त्याला विचारायचं
हम्म हम्म हम्म
कॅटचा फोटो आहे बघ त्याला.
कॅटचा
हम्म
आपण मराठी मू्वी वगैरे त्याच्यावर सर्च करतो, तेच आहे का ते? बाकी आणि काय? हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का? हॅलो हॅलो